हॅलो हॅलो, हॅलो हो मला येतोय तुम्हाला येतोय?
हो येतोय
हो बोला काय म्हणताव हॅलो
हॅलो येतोय आवाज
हो मला येतोय, येतोय या तुम्हाला येतोय मध्ये तुमचा ब्रेक होतो हा बोला, बोला काय विषय बोलायचा नाही, नाही म घरी वायफाय म्हणून काही प्रॉब्लेम नाही बोला ना काय म्हणत कोणता विषय घ्यायचा?
हम् बघा आता कॉल तुम्ही केलाय तुम्ही घ्यान विषय
ओके, ओके चला दुष्काळ घेऊ आपण आता पावसाचा बरोबर आता तर खूप पाऊस झाला म्हणजे ती दुष्काळ झाला लोकांचा इकडे तर म्हणजे अक्षरशहा जे बीज बिजनेसमॅन त्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ भांड्यांचं दुकान आहे आता ते जवळ, जवळ कपालेश्वरच्या आजूबाजू जे काही फुल माळ वगैरे विकणार आहे त्यांच्यात त म्हणजे ते टपरी सहित सगळं वाहून गेलेले आहे म्हणजे आता किती नुकसान आहे लोकांचं हे खूप म्हणजे दुष्काळ पडणार आहे खूप म्हणजे आता त्यांनी बिचारांनी कसं करावा आता त्यांनी कुठून आणाव त्यांचा परत नवीन बिझनेस उभं करण्यासाठी एवढा पै सा म्हणजे त्यांना किती स्ट्रगल आहे आता काहींचेत म्हणजे अक्षरशः टपऱ्या इतक्या वाहून गेल्या ना होना, होना तेच ना यावेेळेला सगळं म्हणजे सिस्टमच सगळी चेंज झाली एवढा पाऊस एवढा पाऊस सगळं म्हणजे प्रॉब्लेमच झाला कप कंपन्यांमध्ये सुद्धा अक्षरशा पानीय इतकं म्हणजे वाईट कंडिशन आहे हो इतका पाऊस आहे खूप म्हणजे काही काही लोकांच्या घरात अक्षरशः खांयच
पा पाऊस येतो
म्हणजे इतकं म्हणजे ना लोकांचं खायचं धान्य गहू त्यांचे गहूण अशाशा पाण्यामुळे फुगून आल्या तांदुळ तांदुळ सुद्धा त्यांचे तसेच झालेले की तांदुळ म्हणजे त्यांच अक्षरशः सगळ अस खाण्यातुन गेलेल आहे काहीच नाही त्यांना बिच्यारांना काही खायला सुद्धा नाहीये काही लोक तर एवढ घरात त्यांच्या छातीपर्यंत पाणी तरी ती बाई बिचारी स्वयंपाक करताना दाखवलेल आहे किती म्हणजे किती वाईट आहे खुपच यावर्षी ओला दुष्काळ आहे
हो
ते कंटिन्यु चालु आहे ना ओ अजुनही पाऊस बंद नाही अजुन असच चालल अजुन किती लोकांच नुकसान होईल हे सांगता येत नाही बरोबर आहे का नाही खुपच पाऊस लई हाय हो ना म्हणजे देवान इतक पण नाही हो इतक पण हा हा
काही ठिकाणी आहेत की काही ठिकाणी नाही काही ठिकाणी हॅलो येत आवाज हा म्हटल की ठिका
लवकर आल्यावर काढु नाहीतर हा नाही तेच ना काही ठिकाणी खुप आहे काही ठिकाणी काहीच नाही हो येतोय मला येतोय ताई तुमचा आवाज तुटक तुटक येतोय पण चालु आहे तुम्ही बोलत राहा मला ऐकु येतय काही हरकत नाही ते रेंजमुळे थोडस हे- वरूणच खराब आहे ना पावसाच त्याच्यामुळे रेंज चा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे
हा रेंज प्रॉब्लेम आमच्याकडे
हा हा त्याच्यामुळे मग थोडसं प्रॉब माझ्याकडे नाही तुमच्याकडे असेल कारण हे पाऊसच एवढ झालय त्याच्यामुळे नेटवर्क सगळंच हे झालय ना बंद
आता कस पाऊस चालु आहे ना जास्त त्या
हो कंटिन्यु चालु आहे ना तेच ना तेच ना म्हणजे दोन मिनिटही बंद व्हायला तयार नाही तो इतका कंटिन्यु चालु इथ बस ह हा काय करता आता नाईलाज हाय त्याचे ही दिवस आहे पण एवढही नाही हो देवाने इतकही नाही म्हणजे उन्हाळ्यात इतक ऊन पाडल इतक ऊन पाडलय एक त उशीरा पावसाळा चालु लोकांच म्हणजे पिकांच ही नुकसान झाल म्हणजे शेतीचे कामच सगळ विसकटलय बघ शेतकरींच बिचाऱ्यांच म्हणजे त्यांचे खुपच नुकसान झाल शेतकऱ्यांच
ह्यावर्षी किती टेम्परेचर होत
हो तेच न ना टेम्परेचर खुप होत यावर्षी पाऊसही असा बेभान पाऊस झाला त्याच्यातही लोकांच नुकसान झाल म्हणजे बिचारे जे हातमजुरी वाले त्यांनी काय कराव कु ठे जाव त्यांना कोण मदत करेल किती करेल सरकार करून करून दोन हजार, पाच हजार पण त्यांच आयुष्यच पुर्ण त्यांचा संसार ज्यांच पुर्ण वाहुन गेलेला आहे त्यांनी काय कराव बिचारांनी
का म्हणजे
हां बरोबर आहे ना काहीतरी खुप कठीण आहे ओ आयुष्य आयुष्य म्हणजे इतक विचित्र आहे ना हां
खुप शेतीमध्ये पण स्ट्रगल आहे आणि बाहेर गेल तर बाहेर पण स्ट्रगल आहे जॉब करा कुठे काही बिझनेस करा प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल
स्ट्रगल तर प्रत्येक गोष्टीत आहे आपण घरातही बघा आता समजा घरातही आपण म्हटलं की नाही आपल्याला काहीतरी रोज रोजचे दहा रुपये तरी यायला पाहिजेत, समजा आपण पार्लर टाकल बरोबर आहे आता पार्लर करायला आपल्याला अब्रो करायला ही आपल्याला कष्ट आहे आपण ती एक ॲब्रो वीस पंचवीस मिनिट करु तेव्हा ते तीस रुपये किंवा चाळीस रुपये आपल्याला मिळतील बरोबर? म्हणजे बिना कष्टाचं कोणतंच काम नाहीये ओ. हा इन्स्टमेंट तर प्रत्येक हेच्यात थोडीफार थोडीफार करावीच लागते ताई तेच ना इन्व्हेस्टमेंटचा कोणताच बिझनेस नसतो ना? बरोबर आहे का नाही?
असं
त्याच्यावरती डिपेंड
तेच ना तेच ना इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बिझनेसमध्ये करावीच लागते थोडीफार एवढं असतं काही मध्ये तुम्ही पन्नास रुपयापासून करू शकता आता चहाचा बिझनेस जर आपण चालू केला तर त्यालाकाही नाही आपल्या घरात गॅस असतो भांडवल सगळं फक्त त्याला आपण बिझनेस चालू करायचा.